ह हॅलो
करा हॅलो झाला का चहा हा येतोय कि चहा झाला का
हा चहा झाला नाश्ता झाला स्वयंपाक झाला तुझ काय चाललंय
माझा स्वयंपाक आवरलाय कपडे भांडी तेवढच राहिलय बाकी सगळ आवडलय स्वयंपाकाचा पहिला नाशत्याला मुलांना पोहे बनवलेले
अच्छा असं इन्स्टंट नाश्ता हा मी काय नाही चपाती भाजी खाल्ली मुलांनी. अ हे म्हणजे इंस्ट नाश्टा तसा तुला कुठला बनवता येतो का म्हणजे झटपट होण्यासारखा असा नवीन रेसिपी काहीतरी म्हणजे पोहे, शिरा उपीट वगैरे ते सोडून अस इन्स्टंट लगेच होणारा
अ म्हणजे आपल्या जेवनशिल्लक राहिल्यान भारताचं पण ते बनवता येते कि
हा काय बनवतेस.
भात शिळि राहिलेला असतो तो मिक्सरला लावायचा. जा त्यानंतर बारीक अस कांदा चिरायचा, टमॅटो चिरायचा कोथंबीर अशी बारीक मिरची त्याच आणि तो मिक्सरला बारीक बारीक करूनच घ्यायचा भात कारण हात बारीक केला तर चालतय. फोडणी टाकायचे त्याची हळद, जीरा,. मोहरी टाकून भांड घ्यायच आणि ते मिक्सरला लाव ते भात त्यात फ्राय करून घ्यायचा आणि तो ह्याच्यात घालायचा आप्याच्या भांड्यात. म त्या त्याच पण आप ते छान लागतात. म्हणजे त्या झटपट पण हो होतय आणि टेस्टी पण, हा बनवला आहे की मी, छान होत आणि
तांदळाचे तसे होतात का स स्पंजी.
हा स्पंजी स्पायसी छान होत्यात, खरं टेस्ट त त्या आप्याचे आणि ह्या आप्याचे जरास वेगळी लागत्या.
हा आता भाताचे आप
पण धान, हां ते आपण तांदळापासून बनवतोय किंवा रव्यापासून बनवतोय. फारसा वेगळा वाटत नाही. मण जीभेला नवीन चव काय तर अशी छान वाटतंया.
होय होय, आणखी तू, भाजी कुठली बनव ते म्हणजे अशी वेगळी, म्हणजे काजू कतली काय ते भाजी असते ना कोणती तरी.
काजूची, हा काजूची भाजी बनवतो की, पनीरची भाजी सारखीच काजूची भाजी कांदा, टोमॅटो, आलं, लसूणची पेस्ट करायची. आणि पेस्ट करायच्या अगोदर जरा कांदा आन टमॅटो गरम भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत आणि मिक्सरला जरा वढून घ्यायच. बारीक झाल्यावर मग काजू जरास तळून घ्यायच. आणि तेलाची तेन फोडणी टाक पाहिजे. त्याला ते कांदा, टमॅटो, आल, लसूण, तेल भाजून घ्यायचं, जरासी हळद, जरासा आपला चिकन ह्याजा पनीर मसाला टाकला की चव एकदम छान येत्या. तो मसाला थोडा टाकायचा, हळद, नाही काजू त्याचा मसाला मी असा कधी टाकला नाही आहे आणि आणला पण नाहीे आहे, पण पनीरचा मसाला त्याला छान लागतो त्यात. म तो मसाला टाकायचा आणि थोड थोडं काजू म्हणजे, आपल्याला केवढं पाहिजे तेवढं, जर चार माणसं असल तर एका अर्धी वाटी घेतलं तरी चालतंय, जास्त असलं तर एक छोटी वाटी घे. ते जे आपण आम लागत होती. छान होत. मस्त हो ते आणि मुलं पण आवडीनं खातात, आवडीन-आवडीनं खातात मुलं. पण डब्याला जर बनवून दिला तर, डब्बा रिकामा येतोय, रिकामाच येत
होय का, एवढी आवडते का भाजी? अहां, तुझी स्पेशल डिश हां हां, तुझी स्पेशल डिश कोणती आहे मग? कुठली आवडते मुलांना?
मुलांना असं काय स्पेशल असं काय नाही, जे बनवते ते आवडीने खातात. म्हणजे असं बनवतानाचं असं, तेवढं त्याच्यात, त्यांच्यासाठी असं छान बनवते ना? आणि सगळ्यात जास्त म्हणजे म्हंटलं तर ना हा वेगळं जास्त म्हटलं तर भरलेली वांगी. वांग खात नाहीत वांगाची ग्रेव्ही हा वां वांग्याची ती जी ग्रेव्ही असते ना ती ग्रेव्ही खातात. ज तसं कांदा टमाॅटो बारीक वरुन आल लसणाची पेस्ट थोडासा कडीपत्ता. कोथिंबीर, थोडासा जिरा, थोडासा मवरी हळद आणि चटणी जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची म्हणजे असं कमी तिखट म त्याची ग्रेवी असं आणि भरलेली हा वांग्यात तो काही मसाला भरायचा नाही. डायरेक्ट वांगे आखखे अशीच टाकायचे चिरून मधनं चार भाग करायचे आणि टाकायचे. थोडेसे कुळे असं थोडस पाणी सुटून द्यायच तर मसाल्याला वांग्याच असं पाणी सुटतंय थोडस पाणी सुटलं की एक दोन वाट त्या गरम पाणी घालायचा. आणि त्याच्यात वरण शेंगदाण्याच कूट घालायचं. एक पाच मिनिटात ते भरलं वांग तयार होत. भरून वांगी बनवलेली. आणि त्या लगेच गरम गरम असं पोरांना हा दिलं की पोर आवडीन खातात वांग खाणार नाहीत खरं तु मग ग्रेव्ही खात्यात. मसाला आवडतो मुलांना.
हा सगळ्या भाज्या पण मुलं हॅलो खरं भाज्या खायची सवय लावायची ना ग मुलांना भाज्यामध्ये जीवनसत्त्व असत. ती पण सवय लावायची. वांगी, फ्लावर, मेथी हा फ्लावर, कोबी वगैरे. खायला लावायचं मुलांना.
होय खाया लावते की आणि आताच्या आताच्या मी तर मा मला जेवढ जस मिळ म्हणजे वेळ जसा मिळेल ना तस मी मुलांना भरपूर काय काय करून घाला घालत असता खरं मी आता आत्ता तररी का नाही सगळ्यांनी मुलांना हेल्दीच खायला पाहिजे कारण कसं व्हायला लागलंय हे बाहेरच फास्ट फूड खाऊ खऊन मुलांना तब्येती पण बगडालात पोरांचा म्हणजे काय ते वेगळंच आणल चव लागत्या काय वेगळीच चव लागत्या मला तर काय बोल आवडत नाही पाच दर आवडतय खरं मी आणत नाही आम्ही जास्त. जा
हा जास्त नाही आणायचंच नाही ते द्यायचंच नाही खायला. ते चांगलं नसतंच ना गं शरीरासा ते मुलांच्या आपलं घरात बनवलेलं हेल्दीच खायला द्यायच भले आपल्याला दुसऱ्या कामना उशीर होऊ दे पण मुलांना हेल्दीच खाऊ घालायच बाहेर न्यायचच त्यांना खायला फळ वगैरे आणून द्यायची दूध वगैरे प्यायला द्यायच आणखी हेल्दी बनवलेला नाश्ता वगैरे द्यायच काहीतरी वेगळं तर मोबाईल म येतात ना ग रेसिपी रोज रोज वेगवेगळ्या त्या ट्राय करून बघायच्या असं करायच ना मुलांना पण मुलं पण आवडीनं खातात मग रोज त्यांना कंटाळत असेल ना पोहे शीरा उपीट वगैरे खाऊन.
नाही माझा नाष्टा असतो रोजचा वेगळा वेगळा.
हम् हम् हम्
रोज माझं काही ना काही तर नवीन वेगळं चालेलं असतय. शीळ्या जेवणापासून ताज काहीतरी वेगळ बनवायच नाहीतर तेच काय नसल तर मग वेगळ आणि काहीतरी बनवायच.
हा तेच की म्हणजे अन्न वाया पण जात नाही आपल आणखी मुलांना पण अस वेगळ किंवा घरच्यांना
पावभाजीत आणि कुम्यात कस बऱ्याच भाज्या जात्यात ना त्यामुळे ते पोर आवडीन खाल्ल ना भाज्या जातात पोटात आता शिमला मिरची अशी खायची म्हटल तर खात नाहीत पावभाजीत जात आपल्या मनान कळत नाही त्याला त्यांना समजतच नाही की त्यात पावभाजीत मम्मीने शिमला मिरच्या घातल्या.
होय की आवडी न खातात ते होय होय आवडी न खातात ना पावभाजी. हम्म त्यांना हॉटेलिंग वगैरे जास्त न्यायचंच नाही बाहेर हा हा हा मग काय देतेस चपाती.
पावभाजी बरोबर चपाती देत्या. पाव देत नाही मी.
अ होय कि ते चांगलं आहे आणखी. पाव खाण्यापेक्षा चपाती वगैरे खाल्लेली चांगलं आहे ना भाजी चपाती दोन्ही पण खाऊन होते. मुलं पण खुश आणि आपण पण खुश मुलांनी भाजी चपाती खाल्ली म्हणून. असंच काहीतरी वेगवेगळा नाष्टा. पाहिजे ना मुलांना ग. आणि आजकाल फळांच्या मध्ये पण पहिल्यासारखं काही जीवनसत्व राहिलं नाही. पहिल्यांदा फळं कशी असायची ओरिजनल म्हणजे, झाडावरतीच पिकायची आणि ते आपण खा खायच बघ आणि आज आजकाल कसं हाय. इंजेक्शन देऊन फळ पिकवले जातात. म्हणजे त्याच्यात जीवन सत्वच राहिलेलं नाही सगळ कृत्रिमपणा आलाय सगळ्याच गोष्टीत त्याच्यामुळे त्यांनी पिकवले जातात म्हणजे त्यात सगळा जीवनसत्वच राहिले नाहीत सगळा कृत्रिम पणा आलाय सगळच गोष्टीत त्याच्यामुळे तब्येत बिघडते आणि पहिल्या माणसांना पण आयुष्य कती भरपूर असायचं असायचं धडधाकडती माणसं असायची. त्यांना कुठले आजार नसायचे. आता बघ लगेच तीस चाळीस वय झालं की बीपी चा त्रास हेचा त्रास त्याचा त्रास. हा शुभ गर लगेच चालूच होते. कारण खाण्यापिण्याचाच चेंज झालाय एवढा त्याच्यामुळे तब्येत बिघडत राहते लोकांची.
आणि हाडं तरी एवढी कमजोर झाल्यात कनाय वयाच्या तिशी, चाळीशीे गाटेपर्यंत माणसा- हाडं दुखायलाच चालू.
होय मजबूत पना असं राहिलाच नाही. पहिली लोक किती मजबूत होती बघितलीस ना, त्यांचं खाणपिनं पण आपल्यासारखं असं नसायचं मसाल्याचं. एकदम साधं खाणं. पण त्याच्यातच ताकद होती.
ते म्हणतात ती कोंडा भाकरी खाऊन ती माणस, कोंडा भाक भाकरी खाऊन ती माणसं ती मूल अशी स्ट्राँग होती. ती आताची एवढं आपण करतोय खर ते काही खाऊन पण पौष्टिक आहार वाटत नाही.
आणि नैसर्गिकपणा होता ना, प्रत्येक ह्याच्यात नैसर्गिकपणा होता. तसं आता नाही राहिलेलं.
आता कशातच काय राहिलेल नाय.
हम्म सगळा कृत्रिम पना आलाय आता सगळ्या गोष्टीत होय.
स्पेशल.
काय नाही चपाती, भाजी. गवारीची भाजी, चपाती तेच. खाल्लं मुलांनी मला वेळ नसतो ना ग, मी जॉब करते ना. त्याच्यामुळं गडबडीत सुट्टी दिवशी मग काय तरी करून घालते त्यांना असं युनिक त्यांना जे आवडेल ते करून देते मग मी पण जास्त त्यांना बाहेर खायला नाही घेऊन जात. घरातच काय असेल ते खावा म्हणते हा फळ वगैरे आणते आठवड्यातून एकदा ते खातात. त्यांना पण आणि जास्त चपातीपेक्षा भा करी खाऊ घालते. त्यांना भाकरीची पण सवय लागाय पाहिजे ना. आजकालची मुलं कस चपाती खायला बघतात, त्यांना भाकरी नको असते. पण भाकरीची पण सवय पाहिजे ना मुलांना. भाकरी कस भाक रीत कसं ताकत असते तस चपातीमध्ये नसते ना. हॅलो बरं चालतंय मी तुला करते नंत तर ह. हॅलो हा हा हॅलो हा बोल ना मग आणखी काय बोलणार होतीस काय? हा बोल ना.
नाही तेच म्हंटलं
ष्टा हॅलो हां.
नाश्ता नाही तुम्ही केक केक बनवता ना? म्हणजे तुमच्या केकची रेसिपी ऐकली मी. हा मी पण बनदवते खरं तुमच्याकडचे ओरिओ बिस्कीट, दूध
हा हा हा. आणि ह्याचा पण अं मैद्याचा पण बनवता येतो ना ग केक? हा मी पण ट्राय नाही केलं, मी पण बिस्किटांचाच ट्राय केलेला छान झालेलं खरं तेवढा चाच म्हणजे दोन तीन बिस्किट चे पुढे आणलेले तेवढासच करून बघितलं पण छान झालेलं खरं. मस्त झालेलं. आणि आपण स्वतः बनवलेल्या वस्तू जे किती आपल्याला कुतवल असतं ना. असं वेगळं एक्सायटेड असतं पण आपण.
छान वाटतं तस आणि आपण बनवणारी वस्तू टेस्टी झाली ना आणि मुलानी खाली कि त्याच्यात आणि जास्त समाधान होते.
होय आनंद वाटतय ना आपण बनवल्या. आपल्या मुलांनी खाल्लं असं मस्त वाटत ना. मै्या के आता कसं सगळ. झा मोबाईल वर सग्या रेसिपी येतात त्याच्यामुळे आपण घरात घरा ट्राय करू शको किती छान छान रेसिपी असतात मोबाईलवर आणि सोप्या पण असत. ्या भाषेत ते सांगतात मोबाईल मु सगळं कसं. हो मोबाईलमुळे सगळं. इी झाय सगळ्याच गोष्टी आपल्याला घरात बसून कतात मोबाल जसा चांगला आहे तसा वाईट पण आहे.
वाईट आहे म्हणजे त्याच्यातं वाईट घेत. लं तर वाईट आहे. चांगलं घेतलं तर चांगलंच होतं.
चांगलंच आहे हो आणि मोबाईल शिवाय आपलं जीवन आता पूर्णच आहे ना प्रत्येक गोष्टीत मोबाईल लागतोयच. प्रत्येक गोष्टीत मोबाईल. एक वेळ देवपूजा चुकेल खरं मो मोबाईल नाही. हॅलो. हा बोल ना हा बोल.
स्वतः करे पर्यंत दहा फोन.
होय होय.
हे केलं का ते केलं का हे झालं का ते झालं का
होय मोबाईल शिवाय म्हणजे आपल आयुष्य म्हणजे शून्यच झाले मोबाईल मेन आहेच. मोबाईलला खूप महत्त्व आलंय आता तरी पण पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे आपल्या मुलांच्या मोबाईल नाही द्यायला पाहिजे. मोबाईल जसा चांगला आहे तसा वाईट पण आहे.
काय काय काय काय मुलं असे आहेत ना हा की मोबाईल मुळ त्यांनी स्वतः एक ऍप तयार केलंय.
हो हो मुलं हुशार पण आहेत भरपूर पैसे वगैरे कमवतात काय काय त्यांचं चाललेलं असतं मोबाईल वरती. पण जी मुलं बी घडताती बी घडतातच गेम वगैरे. खेळून त्यांना अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय फक्त गेम खेळत बसायचं अभ्यास नाही करायचा घरच्यांशी जास्त